हा बोला
झाले ती का झोप
नाही झोपायचच होत आता आता झोप नसय
हा
हा काय चालू आहे
काही त्यां नाही मग बस उद्या आता डब्यामध्ये काय द्यायचं काही नाही विचार सगू एखादी रेसिपी सांगा सोपी आधी सरळ पटकन होईल अशी येत असेल तर काही नवीन
अ काय का आपण हेच करतो पई इडल्यान आपेन पोहेन शेवड्यान याच्यावरर काय करतो
हा म्हटलं असं काही नवीन असशी रेसिपी वगैरे असेल दबन द्यायसाठी ते एखादी सांगा
नवीन काही तर करत नाही बाई मी हेच करतो पोहे, इडलॅन, आप्पे.
हा हा!
तुम्ही काय काय देत असता?
मी तर काही अजून म्हणजे फक्त ते कसं सॅटर्डेलाच असतो तो डब्यात फक्त तो हे, तसं तर बाकी तर भाजी पोळीच द्या लागते मग डब्यात.
हा भाजी पण पोळीच चांगली हाय पण.
हा एक सॅटर्डेच्या दिवशी द्यायचं फक्त ते डब्यात त्यांना थोडासा नाष्टा वगैरे. ते कसं हाफ डे असते त्या दिवशी लवकरच सुट्टी होती मुलांना.
हा पोहे बीये शाळेत दिली किं ते वातच वताड होतात ते.
ती कशी लेकरं खात नायत ते.
ते गरम गरमच गुलतात.
हम्म, गरमच चांगले असतात ते आणि हे कस उपमा वगैरे द्यायचा म्हटलं तर मग हे कसं एक जण म्हणते उपमा पाहिजे एक जण म्हणते नाही पाहिजे.
हा चटक मटक दिलं की सगळा डब्बा फिनिश येतात करून.
फिनिश येतात करून मग ते कसं त्यांना पाहिजे मॅगी वगैरे, पास्ता वगैरे, असं करून दिला तर हम्म आणि पास्ता वगैरे मग कसं करायचा मग तो आपण मी तर साधाच करते असा. आणि कसं काही नवीन वगैरे टाकून असं करते तर मग हे माझ्या मुलांना आवडत नाही मग तुम्ही कस करता साध्या प्रकारे करता की काय?
आम्ही काय पास्ता विकत आणला कि तो ऊकडायचा पा गरम पाण्यात तेल मीठ टाकून
हा हा!
तो चांगला शिजला समजा त्याच्यात कि मग त्यातलं पाणी झारून काढायचं जे असलं ते थोडस.
हा!
अ त्याच्यात मग हे टाक तेल टाकायच समज समजा कढइत जिरा, म्हावरी, मिरकुट, मसाला त्या पास्त्या सोबतचा आता शेंगदाणे आणि समजा टमाटर असलं तर असलं नाही तर मग शेंगदाणे टाकायचं, मीठ हे ते आपलं सगळा मसाला आणि लगे ते त्याच्यात फ्राय करायचं झालं.
हा हा!
आमच्या घरी असाच खातात पास्ता.
हा, मी नाही बाई मी एकदा केला होता तसा पण ही माझी मुली म्हणे तसा चांगला नाही लागत आई म्हणे. तर मी तसा नाही म्हणजे मी डायरेक्टली फोडणी देते मग त्याला. म्हणजे म्हणजे कांदा वगैरे चिरायचा, आलू टमाटर वगैरे सगळं अ हा नाई त्यांना पहिले आधी सगळ्यात आधी त्यांना फोडणी वगैरे द्यायची मग ते तोपर्यंत पाणी उकडतेना आपण समजा ते पाणी उकडू द्यायचं आणि नंतर हा उकळत्या पाण्यात मग तो पास्ता टाकायचा त्याच्यात.
नाही आम्ही तसा नाही तसा नाइ करत आम्ही, आम्ही अगदर उघडू घालून तो त्याच्यात केला की त्याले मस्त तेल मसाला मस्त लागते.
हा मी केला होता तसा पण ही माझी मुलगी म्हणे काय तंस चांगला नाही लागत त्याची चव जाते म्हणे सगळी त्या पास म्हणून म्हटलं तुम्ही कसा करता?
त्याची काय वेगवेगळी पद्धत आहे कोणी कसा करते कोणी कसा करते पण बाई काय हे मसाल्याचे पदार्थ आले कुकून आले काय माहीत काही चांगले नाहीत हे.
हम ते कसं ते मसाल्यामुळे चव आहे त्याची फक्त बाकी काही नाहीये त्याची.
नाय राहूद्या. हाव!
मसा मसाल्यामुळे चव आहे मग फक्त त्याची बाकी तर काही चव नाहीये याला.
म काय कामाचेे नाहीत बर ते मसाले.
नंतर ते आपले हा, ते याचे आप्पे वगैरे करता आता हे साबुदानाण्याचे वगैरे आप्पे ते केले होते का कधी?
साबुदानाच्या आप्पे?
शाबुदाना आणि आपले ते हे राहते ना, अ उपासाला ते आणतात ना हे
चिप्स करत असतो, बाई आम्ही ते काही केलं नाही बाकी अजून.
हा हाचे आप्पे वगैरे करतात, मी पाहिले ते. अ हे माझी मुलगी पण म्हणत होती, की आई आता आप्पे करशील म्हणे. मी म्हटलं तुम्हाला येत असते, तर सांगा मी तर काय हो का? मी काढलं होते पण माझे जमलंच नाही, विच्या ते पण तेलातच असे विरगळतच होते.
आहा, लय चांगला भिजू द्यायच चांगला गल पाण्यात
हा हा.
म्हणजे, त चांगला पूर्ण पाणी त्याचा आटून व्हायलो, तो समजा पाच सात तास भिजल्यानंतर
ह ह.
उकडेल आलू चांगले घल आणि त्याच्यात मिरच्या टाक्याच्या ठेचून मीठ आण लगे मग ते चांगलं मिश्रण करायचं, आणि त्याच्याच शेंगदाण्याच पीट टाकायचं बारीक करून.
हा.
आण मग ते तेलातून काढायचंय.
हा ह.
हा, मग मस्त लागतात.
हा मी शंगदानेच वगैरे नव्हत टाकल, त्यात तसच केलं होतं मी ते धू आणि आपला शाबुदाना मिक्स करून
नाही थोडंचं शेंगदाण्याचं पीठ टाकलंच चालते ना?
तर ते मी असं समजा ते तेलात थोडस टाकलं, मी असं ते आणि तेला टाकता बरोबर ते पूर्ण असं वेगळंच झालं, ते असं पूर्ण म्हणजे वितळलं ते पूर्णचं तेलात.
अ मस्त लागतात, मस्त असे जस कसं? अ असे हे लागतात, ते. हम वडे कसे असतात, आपले वडे याचे बरमटीचे. तसचं लागतात, मस्त वडे लागतात उसळं उसळ पेक्षा ते खायला चांगलं लागतं.
चांगल लागत, हा हा ना आता हे एकादशी म्हट आमच्या घरी कसं उसळ वगैरे, खात नाहीत ना त मी असं दुसरंच काय करायचं, म्हणून म्हटलं तुम्हाला आप्पे वगैरे येत असतील तर सांगा. ते कसं आप्पे म्हणतात ना करतात म्हण तेच शाबुदाण्याचेच
हा युट्युब वर पाहून घेणा.
हा तसं करावं लागेल, मग युट्युब वर सर्च कराव लागेल, मग पाहाव लागेल ते कशावर करतात. ते कसं? म्हणजे कोण सांगितलेलं, कि बाबा केलेलं असलं नंतर आपण केलं, तर मग ते असं वाट आपल बिघडणार नाही, आणि हे युट्यूब वर पाहाल आणि एकदम जर आपण करायला गेलो अस वाटत ना, बिघडल ना, तर बस म्हणजे सगळ्या वस्तूचच हे होऊन जाते ना, मग. एक तर कराय जातयं काय? आणि हो ते काय अस नाही झाला पाहिजे, असं वाटते.
परफेक्ट माहित असलं, कि परफेक्ट होता.
हो हा परफेक्ट माहीत असते की, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारून घ्याव काय लागतं त.
हा न.
हम मग म्हटलं, तुम्ही केले असता तर सांगा मग?
माय पोरगी म्हणते, म्हणते आई तू कुठून शिकली होती म्हणते.
ह अ ह ह
आता काय अभिमन्यू सारखा आपण पोटातून थोडीच शिकून आलो, तिला यातलं बाई आपण म तसे येते, बरोबर येते.
ते कसं आहे माहितेय, का कुणाचं पाहलं कोणा कसं काय केलं आणि एक तर माहितेय त्याच्यामध्ये काहीरी विचारही टाकाय लागतात, नाही तर काही दुसऱ्याच्या भरोशावर राहून ते बरोबर नाहीये. त्यामध्ये थोडंस आपलं डोकंही चालवं लागत की बा हिने एवढं प्रमाण सांगितलंय पण हे असं कमी जास्त वाटून राहिललं किंवा हे अ असं जास्त वाटतंय आता हे
हा पतलं असं घट्ट हे समजलं पाहिजे
समजलं पाहिजे नाही तर मग काय टाकलं ब टाकलं प्रमाण एक ग्लास पाणी टाकलं का एक ग्लासच पाणी पाहिजे ते पतलं हो की मग जाडं घट्ट हो की काही हो मग काही पाहायचं नाही तिच्यामध्ये थोडस आता कसं कणिक मळतानी आपण जेव्हा पाणी टाकतो तेव्हा पाण्याचा विचारच कराव लागत ना आता ते एक बेसनाचं पीठ झालं बेसनाचं पीठ मरतानी त्याच्यामध्ये पाणी कमी पाहिजे त्यामध्ये थोडस शिरोड वगैरे टाकल पाण्याचे कि ते एकदम पीठ घट्ट होऊन जात ते तसं कणिकचं नाहीये कनिक मधे जास्त पााणी पाहिजे म्हणजे पिठातमधे फरक हाय ना भिजवायचा आणि पिठामधे फरक हाय ना पाणीज पाण्याचा म्हणून कोणत्या मधे कोण प्रमाण पाहिजे कोणत्या मधे कसं प्रमाण पाहिजे हे हे समजलं पाहिजे ना
हा स स्वतःला समजायला पाहिजे
हा रेसिपी परफेक्ट होते नाही तर मग काय दुसऱ्याच्या भरोवश्यान जमत ततो
हा
हम असाही विचार करायला लागते थोडासा ते ऐकायला लागते आपल्याला समजा कि बा हे कसं करायचं काय करायचं नंतर त्याच्या पुढची रेसिपी आपल्याला थोडीशी मनानेही करावी लागते मग काही तरी
हो मनानेही करावी लागते
ह अस हाय ते आता बऱ्याचदा असं होते ना मग की आपण रेसिपी पाहतो आणि आपलं काही ना काही बिगडतेस त्याच्यामधे
हम म्हणजे हातून झालेलं हातून पहिले झालेलं अस ते बरोबर येते
हम म्हणून म्हटला ते पहिले आधी म्हणजे कसं तुम्ही जर केलं असाल तर मग कसं आपल्याला समजतं की बानाई केलेलाय कोणीतरी आणि ते रेसिपी मधे कसं असते एखाद्या वेळेस ते करतात काय आणि करून ते म्हणजे कसं तिथ व्हिडिओ कट केलेला असतो काहीतरी आणि तिथं वेगळेच चालून दाखवतात म्हणजे असं वाटतं की मग हे यांनी रेडीमेड विकत तर नसेल आणलं हे दाखवलं आपल्याला दाखवलं आपल्याला यांनी हे असं झालं पण आप पण जेव्हा तयारी करायला गेलो तेव्हा आपली रेसिपी अशी येत नाही
नाही
मग येत नाही तर मग हे यांनी रेडीमेड वगैरे ते आधीच आणलून ठेवलेलं असणार यांनी आपल्या इथपर्यत व्हडिओ दाखवला त्याच्यानंतर तो व्हिडिओ कट केला आणि डायरेक्ट आपल्याला तयार झालेलं रा
हा असतात ना आता जोडतात ना व्हिडीओ थोडा थोडा व्हिडीओ जोडतात ना
असं बरेचदा होते म्हणून मी म्हटलं ते व्हिडिओवर तेवढं माझं हे नाहीये पण मी जसं बनवलेलं असतं तर मग त्याच्यावर तर थोडासा भरोसा ठेवला जाते
हा
बरोबर हाय
हा
खरी गोष्ट आहे ना
हा असं हाय मग ते बाकी काय मग
हा हा हा
अजून काही असेल तर सांगा उपवासासाठी काही तयार करायचं मग नवीन
उपवासाचं काय केळीची भाकर हे करता काय केळीची भाकर
केळीची भाकर कशी कराय लागते
हा बाई केळी कच्च्या केळी आणायच्या
हा हा.
आता तुमच्या इकडे केळी त आहेतच कच्च्या केळी आणल्या की ते त्याचे वरचे साल काढून टाकली कि मस् त चिप्स सारखे असे पतले पतले त्याचे चिप्स करायचे उन्हात वाळू घालायचे ते
हा.
उन्हात वाळले की चांगले मंग ते चांगले कडक होतात आन मग मिक्सरातून काढायचे मस्त.
मग ते ते चिप्स जेव्हा आपण करतो समजा कच्च्या केळीच उन्हात वाळवल्यावर ते काळे काळे होतात ना?
नाहीत होत काळे.
काळे नही होत का ते?
जराशी होतात काळी कापरी पण मंग ते कळण्याच्या गर सारख दिसते ना.
होव काय.
हां.
हां म्हणजे व आपल्या पांढरं पांढर दिसणार नाही कारण म्हणजे मी अ जेव्हा आपण केळीच समजा आपली केळी अस तना थोडा वेळ जर आपण समजा ती तशी ठेवली तर ती थोड्या वेळातच काळा काळा होतेत. चा कलर म्हणून म्हटलं मी किंवा चिक हां.
ते पण ते भाकर आहे की नाही कळण्याचे भाकर असते म असं वाटतं हे कळण्याचेच भाकर आहे जशी काय. कळण्याच्या भाकार सारखच दिसते. हां. आनं मग ते मिक्सरातून काढलं त्याचं पीठ.
हां.
कि त्याच्यात पाणी टाकून त्याची मस्त भाकर करायची मस्त. चुलीवर चुलीवर मस्त शेक्यायची.
हाव काय?
अनं चव तीशीच येते कळण्याच्या भाकरा सारखी.
होव का म्हणजे मग ती आपल्या हातावर करता येते का म?
नाही पळपाटावर येणार लाटून.
हाव तेच म्हटलं म्हणजे जी आपण भाकर हातावर करतो तशी हातावर करता येते का म?
नाही नाही हातावर करता नाही येत ती.
हो आपल्या फोडीसारखी व्हयाची मंग.
हा तेल लावून.
हां पोळीसारखी करायची मग.
होव तेलासारखी समजा तेलान लाटायची अशी. पतली पतली मस्त.
हा म कागद वगैरे घ्यायचा का खाली असा कि डायरेक्ट ह्याच्यावरच.
हाव घेतला त चालते कागदही घेतला चालते.
हाव हो.
हां.
पाहणार बाई मग मी करून असं.
करून पाहाना बरं ठिक आहे.
अ हो हो बरं ठिक आहे ठिक आहे.